बोल रे.
काय करालेस?
काय नाही बसलोय बाहेर.
हा म दाताच करून आल्यास की नाही.
गेलेली की आज.
कुठ?
आपलं इथ शाहू बँक माहती आहे का तुला?
नाय रे.
शाहू बॅंक माहित नाही तुला.
नाही.
कोय का टिकती. संदीप बेकरी माहितीय आपल्या शाळेजवळच्या इकड वरती आहे बघती.
कुठले?
संदीप बेेकरी.
नाही.
काय माहती आहे तुला काय उपयोग आहे तुझा.
अरे कुठय खरं सांग तर.
कोळीची टिक्टी माहित नाही तुला, शाहू बॅंक माहित नाही तुला,
नाही.
म.
तिथला आणि काय अभ्यास आहे शाळेच्या हितन कुठं जायचं.
हम्म शाळेच्या इथनं वरती पोरं बसला जात माहित आहे पदमालाय चौकात ना वर ति सार व्यस्थते जो नाही नाही रे तिकडे नाही रे. पण पदमराजेचा चौक तो आपला.
हा.
तिथनं वरती, हा वरती रस्ता गेलाय बघ ऊजव्या साईड ला
ते झेरॉक्स च्या दुकानाच्या तिथनंन
हा-हा-हा त्या साइडला. काय तू तुला माहिती नाहीत नाव काय उपयोग हाय तुझा?
ह हा मग तिथनं वर कुठं गेलो?
तिथं वरती गेलास की कोळयाच्या तिकटीला जातोयस. कळालं काय? हम तिथं जाय?
मग काय केलायंस नेमकं दाताचं?
कॅनल केलो रे. आत किडलेला दात तो पूर्ण मुळापर्यंत.
का दात घासत नाहीस?
घासत नाही. व्हय.
म्हणजे तुझं कधी पासनं किडलंय नेमकं?
किडलाय त्यो भरपूर आधीपासनं ते करायचं, करायचं दहावीच्या आधीपासनं दात किडलाय माझा तो. नाही दात ल नाही माझं नाही.
करायचं तसं माझं पण हाय. माझं एक आणि एक दात किडलाय.
मग कराय पाहिजे की दुखतय नंतर ते.
तीन दाडा किडल्यात बग माझ्या.
माझं पण सेम हाय. माझं एक किडून, पडून गेलाय.
हा माझ सेम हाय. पूर्ण ते वरच पडले पांढर, पांढर असतय कने
हा सेम-सेम माज पण तेच झालय.
उन पडले आणि आता फक्त नसते खालच ते काळा काळा
ह तेच सांगालोय माझा वरच्या दत्ताचा हे वरच्या इकडची दाड एक पडल्या खालचा किडलेला. खालचं दोन्ही साईडचं एक-एक किडल्यात. असं झालंय. खालचा एक जास्त किडलेला खालचा एक जास्त केिडलेला त्याच रुटकॅनल केलंय. दुसरा एक हाय त्यात नसतो कोरच्या वरती क करून स्वच्छ करून नसतं सिमेंट भरायचाय. त्यात काय नाहीहाय लई. ह्यात रूट कॅनिंग हुतं ते लई काय रायलागतंय दोन-तीन वेळा गेलो मी दवाखान्यात. आ तिसऱ्यांदा गेल्यावर झालंय ते पूर्ण.
आणि परत आणि जायला लागतंय ना काय तर
जाय लागतय कि त्यारती कॅब बसवाला लागत्या नसतं सेमेंट बा घातलं की नय ते नंतर काहीतरी खाताना वगैरे ते निघू शकतंय म्हणजे जास्त असं चिकट काहीतरी कडक काहीतरी खाल्लं कि ते तटू शकतंय निघू शकतंय मग त्या ते त्यला वरती कॅब बसावायची असत्या ती कॅबला त्याज्यासाठी आता मा ते मापानं बसवत्यात दाताच्या आपल्या. ते काढायला जायचं हाय. तर ते आता परत आल्यावर कॉलेजला जायच रे सोमवारी.
सोमवारी?
हम्म.
हा म?
मग जाणार सोमवार ते गुरुवार कॉलेज करणार शुक्रवार, शनिवार, रविवार सुट्टे.
हा.
मग गुरुवारी संध्याकाळी परत यायचं.
गुरुवारी संध्याकाळी. शुक्रवार, शनिवार सुट्टी हाय वय?
शुक्रवार, शनिवार हा सुट्टी शनिवारी सुट्टीच असते शुक्रवारी. कोण नाही.
शुक्रवारी कसली सुट्टी?
शिवजयंती आहे. शिवजयंतीची सुट्टी.
हम्म.
अच्छा म ह
आणि मसेते कॅप घातल्यानंतर. काय पण खाऊ शकतेस ते. नाही वाटत रे आता मम्मीचं पण आहे का नाही. तुला शेंगदाण तेन सफरचंद तेन जास्त त्या बाजून खातायेत.
ते दुकतयरे जारासं कधीतरी.
दुखतें आणि आपल्याला दुखायचं नसल तरी पण आपण. असं ओरिजिनल दात असतात तसं ख्यायचं असलं तर काय कराव लागते मग.
दुसरा दात बसवून घे मग.
अरे खरंच विचालय तर.
तुचघेकी बसवून खोटा दात.
त्या दात कुठे मिळते..
ते दवाखान्यात जाऊन त्यांना सांगायचं देत असा दात सारखा दात मिळेल काही विचार मग ते बघतत मिळते ते काहीतरी असता प्रोसिजर
होय.
हम्म.
आणि मग ते काच दुखत नाही.
ते ते काय माहीत नाय आपल्याला.
नाही मला कसं पाहिजे जस आपला जुना जाता आहे ओरिजिनल
हम्म.
पसरते काय तर सोन्याचा दात बसवला होतो.
सोन्याचा दात कशाला बसवा लागते.
अरे होय सोन्याचा दात बसवायचा जास्त म आहे हो.
ना तर तस काय नाही कुठलं तर दातसारख दुसरा दात पांढरा बसवलास तरी चालते.
नाही तूट आर दात तु सारखा.
ते दवाखान्यात दाताच्या गेलाच कली तर त्यांच्या कडे असतात.
तयार केलेला असतात का कुठला असतात.
तयार कप कती आवटतं सिरायमेकचे.
सिरयामिसक.
हम्म.
हा मग मग ते तसं बसवता येतच की.
हा.
पण ते दुःखत नाही.
नाहीय.
का?
दात सारखं बसवणार ते दात आपला कसा आहे तसच बसवणार सेम.
मग रूट कॉलन रूट कॅन त्यात काय फरक असते नेमका?
बघ रुटकॅनीग म्हणजे काय करतात. दात साफ करतात त आणि त्यात शिमट भरतात.
नटाने घालतात ना त्याच्यात काही रुट फ्रूट नट घालतात ना त्यात.
नाही नाही नाही.
काय तर असते की खाली जाते ते दातात
हा असतय माहित आहे मला ते पण घातलं माझ्या दातात ते ते मोहळा असतात ती भुजवायसाठी घाल तरी घालतात त्यात काड्या असतात ते कसल्या तरी
मग खऱ्या जातात जे जातार जात बसवला असे तसल का घालायला लागत नाही माहिती ना मी ना बसला
तू गेलास का नाही पुढच्या हेल्या
हा.
विचारुन सदात बसवायला किती रुपय लागतात काय काय काय काय लागत
खरंच आहे असणार रे पण कस पाहिजे ते सागालोय
मी जातो तिथे मिळते का नाही माहिती नाही मला तसा बसून
तू विचार तर
हा विचारतो विचारतो
हम्म.
आणि,
म आता तुला दुखणार नाही होय ते
काय‌ झाल?
म ते दातचं दुखणार नाय होय तुला
काय नाही थोडे दिवस फक्त आता कायच करायचं त्यांतर कॅब बसवली की मला नाही वाटत तेवढं दुखत
दुखतंय ते
बघुया की दात किडल्यात त्यामुळं आता दुसऱ्या साईड न खायायच एवढ काय त्यात
काय करायच हाय
दुसऱ्या साईडन खायचं
म्हणजे एक साईडच तुजी किडल्या होय
दुसऱ्या साईडचा एक दात किडल्या खर तो वरच्यावर किडल्या रोट कॅन करायची गरज नाही त्याला होर ते ना
हम्म हम्म आणि
आणि काय नाय
आणि काय काय खराब झाले तुझ शरीरात?
तो वरचा दात काढायचाच हाय
दातच एवढी बाकी काय नाय का खराबदल बाकी व्यव
तिथ चांगलं हाय?
अरे ते नाही आपलं नाक का गच्च होतय?
का म्हणजे,
तेच विचारलय ना का गच्च हुतय--'
ह अरे काय
म्युकस असतय रे म्युकस
काय नवकच म्हणजे
ह शेबोर्ड
हा तस काय असतंय म ते
हो बाहेरन जे डस्ट पार्टिकल्स असतात म्हणजे मााती बीती ती ह्याच्यापर्यंत जायला नको कुठं फुफसा पर्यंत
हा
त्यासाठी ते
बरं ते राहुदे सोड ते राहुदे सोड आपण हे जेय तर तुला आता किती खर्च आला त दाताच करायला
दाताच मला बाराशे रुपये रुट कॅनिंगला
एटाला
हा
एवढ कमी कसं का एवढ कमी ला होतंय
हा रुटकॅनिग बाराशे मध्ये होतंय
सगळीकडे हुतय का तिथं कमी हाय
काय म्हंदच
सगळेकडेच बाराशे मध्ये होते का
नाही नाही तिथं तिथं कमी हाय
हा
बाहेर जर मोठ्या दवाखान्यात वगैरे गेला तर तुला साडे तीन चार हजार रुपये घेतात बघ.
कस काय
मला नाही माहिती कसं काय ते.
अरे करणार तर तेच.
काय माहित. ते तर त्या डॉक्टराला माहित.
त्यांना विचार की तिथं एवढे जास्त पैसे देतात. आणि इथ एवढं कमी का.
बरोबर विचारा विचारा.
का
विचार आणि सांग मला.
हा सांगतो सांगतो
हा